हॅलो.
हॅलो येतोय ना आवाज माझा?
हो हो याय लागलाय.
हा ते जेवला की नाही अजून?
जेवण झालं. तुमचं झालं जेवण?
नाही अजून आता जेवायचं आम्ही काय एवढे लवकर जेवत नाही ना. त्याच्यामुळे.
ह
हा.. तेच म्हटलं उन्हाळ्यामध्ये कुठे फिरायला गेलेलात की नाही?
नाही मी आता ह्या सुट्टीमध्ये तर काय मला फिरायला जायला मिळाल नाही.
नाही का. होय मी तर काय कोकण मधली आहे त्याच्यामुळ मला कसं मी कोकण जास्त फिरलेलं आहे. आणि हा मी कोकणचीच आहेना.
होय काय.
होय त्याच्यामुळे मी तिकडचा भाग फिरलेला आहे.
होय काय थोडं सांगा की माहिती आहे त्याच्याबद्दल मग.
आमच्या कोकणची काय तिकडं आहे सोडा सगळं बीचस आहेत. तिकडं म्हणाय गेलं तुम्हाला माहितीच असेल. समुद्र म्हणजे समुद्रतच आहेत ना हा हा. आणि कस आपल्याला कोकण म्हटलं की पहिला निसर्गच आठवते.
होय होय.
हा तिकड हिरवागार निसर्ग म्हणा परत वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचा आवाज ऐकायला येतोय आपल्याला तिथं. आता म्हणजे माझं घर जिथं आहे होय तिथं पण कस माहित आहे का ह सकाळी उठल्यापासून म्हणजे उठायच्या आधीच म्हणजे चार वाजल्यापासून वेग म्हणजे पक्ष्यांचा आवाज ऐकायलाच येत असत परत रात्रीचा रात किड्यांचा आवाज म्हणा ते सुद्धा आपल्या कानांवरती पडत असतात.
होय.
म्हणायला गेलं तर भारीच आहे सोडा तिकडं. पूर्ण आमचं कसं माझं घर होय म्हणजे मी ज्या गावात राहते ना ते पण मी वाडीमध्येच राहते. आहेत भरपूर अस घर भरपूर आहेत पण म्हणाय गेलं तर माझ माझ घर असं उंचावरती असं डोंगरावर असल्यागत आणि बाकी तिची घर ही खालतीय हा.. आणि त्यामध्ये, त्यामध्ये म्हणायला गेलो तर माझ, माझाच मधोमध घर आहे. आजूबाजूला पूर्ण निसर्गच आहे म्हणजे झाडाझुडपाणीच भरलेलं आहे पूर्ण.
अरे वा किती छान वाटत असेल अगदी मूवीतल्या सारखं.
हा आता म्हणजे तुम्ही बघितलं असेल फार्म हाऊस, फार्महााऊस वगैरे पण असतात ते पूर्ण झाडंझुडपांमध्ये असतय. एक एक फार्म हाऊस म्हणायं गेलं तर त्या टाईपचच माझं घर आहे. म्हणजे आम्हाला कसं अस फार्म हाऊस ला जायची गरजच नाही घरज असं आप कोकणात म्हण आपटल्यावर कशाला आपलं म्हणजे बाहेरच पडते ना.
होय होय.
हा आणि तिथं म्हणायला गेलं तर आपलं म्हणायला गेलं तर बीच पण आहेत भरपूर समुद्रच आहेत सगळे फिरायला तिकड गण पती पुळेला वगैरे गेलाच असाल ते पण ती त बघण्यासारखंच आहे आणि मे महि्याला गेलं तर आ ता येणार नवीनच झालेय गेल्या वर्षी अ ते पण खरं गणपती मधे बघायला धबधबा आहे पण तिथं का चेचा पूल काचीचा पूल आपला कधी आपण बघितला पण नस सेल नाही नाही गणपतीपुळे मध्ये नाही माझ्या गावाच्या इथे.
तुमच्या गावामध्ये व्हय काचेच पूल बनवलाय?
होय होय काचीचा पूल बनवलाय. हा ते पण बघण्यासारखं मस्त आहे म्हणजे कसं बघा आपण हे कधीच बघित लं नाही काचेचा पूल तुम्हाला माहितीच असेल. ते कस बाहेरच्या ठिकाणीच. हा तेच की आणि हे काचेच पूल वगैरे बाहेरच्या ठिकाणीच. हा.
कधी ते?
हा हा हा म हे कसं हा हे कस धबधबा आहे तिथं. आणि असं काचेचा पूल बनवलाय. तिथं आपण म्हणजे कसं पावसाळ्यातच जाऊ शकते आत्ता उन्हाळत तर आपण धबधबा बघायला जात च नाही मेन म्हणाय गेलं तर.
हा पाणी म्हणजे असतंय कि फक्त पावसाळ्यात असते मग?
हा पावसाळेतच असतय आणि तिथं म्हणाय गेल तर कसं आपल्याला तो निसर्ग पण पाहायला यायला पाहिजे.
होय होय पाऊस पडल्यानंतरच जास्त हिरवळ दिसते. त्याच्या आधी तर उन्हामु सगळं म्हणजे हे म्हणजे काय वाळून गेलेलं असतात गवथ वगैरे हा.
हा म तेच म त्याच्यामुळं कसं लोक पावसाळ्यात जातात आणि कसं पावसाळा म्हंटल्यावर आपला गणप पती असतोय आणि गणपती सणामध्येच कोकणी माणसं जास्त येतात ना तिथं.
हा गणपती मोठ्या मोठ्या न पण म्हणजे आप म्हणजे इकडं कोकण सोडून जरा पुुढं आलं की दिवाळी जास्त मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठ्या हे करत परंतु पूर्ण कोकण साईड गेलं अगदी मुंबईमध्ये पण गणपती उत्सव मोठ्याना बनवला जातोय.
होय होय होय म त्या साईड ला कस गणपती सन हा मोठाच असतोय.
बरं.
हा म त्यावेेळेस कस लोक आलेली असत्यात. आणि त्यात हा काचीचा पूल बनवलाय तेज्यामुळं ती सगळी कशी पावसाळ्यामध्येच भेट द्यायला जातं तिथं, अशी उन्हाळ्यामध्ये ऊन पण काही जाऊ शकत नाही, उन्हाळ्यामध्ये म्हणायला गेलं तर आपण हे समुद्रच भे बघणार. बाकी काय बघू शकत नाही. म्हणजे मी तुम्हा हा मी तुम्हाला म्हणाले की पावसाळ्यामध्ये तो पूल बघायला या, म्हणजे आपण कधी बघितला नाहीना. त्याच्यामुळ आप आपण तिथं बघायला जाऊया हे मी म्हणते तुम्हाला आणि हा म्हणजे भरपूर आहेत सोडा ठिकाण म्हणजे माझं परत शिमगा महोत्सव पण आमच्या इथं मोठ्या न करता त्यात पण ते कस मार्च महिन्यामध्ये.
हा मार्च मध्ये असतोय. मी तिकडं अ गेल्या वर्षी आले होते ज्या दिवशी शिमगा होता ना त्या शिमग्याची पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा त्याच दिवशी ते आम्ही आलो होतो डेरवन मध्ये स्पर्धा भरते तुम्हाला माहित आहे त्याच्याबद्दल?
अच्छा डेरबनमध्ये काय?
होय, म्हणजे ऑलिमपिक सारख्याच स्पर्धा भरल्या, भरवल्या जातात राज थरीय त्यावेेळेला मी आले होते पण त्याच दिवशी आम्हाला म्हणजे तिथं कोकण साईडच पडतोय न पूर्ण आम्हाला बाहेर का म्हणजे जास्त
साईड पडते पूर्ण.
हा चिपळूण आणि डेरवण, रत्नागिरी हे हे सगळं लागत जाते.
मेन म्हणाय गेल तर रत्नागिरी हा माझा जिल्हा आहे. परत राजापूर माझा तालुका पडतोय. म्हणजे मी प्रॉपर त्या साईडचीच आहे असं पण नाही की एक जण राहतात ना इकडे मलका पूर साईडला वगैरे त्यांनी पण म्हणतात मी कोकणामध्ये राहते पण तसं नाही. मी पूर्ण कोकण भागातलीच तिकडची खालची. होय. कोकणी भाषा येत्या पण थोडी, थोडी येत्या मला पण एवढी जमत नाही कारण माझं जन्म जरी तिकड झाला असला. तरी मी पूर्ण कोल्हापूर मधेच मोठी झालीये जेपण माझ शिक्षण वगैरे असेल ते माझ पूर्ण हिकडच पूर्ण झालय म आता आत्ता खरं पूर्ण झालेय म्हणून आम्ही आमच्या गावी जाणार आहे सोडा परत. कारण कसं आता कॉलेज वगैरे पण सगळं पूर्ण झालं म आता कामासाठी तर जायलाच पाहिजे ना बाहेर.
हम्म.
त्याच्यामुळ जाणार आम्ही गावी आमच्या, हम्म. आणि म्हणायला गेलं तर आमच्या इकडेय ना हे पण आहे बघा बघण्यासारखं अ राजापूरची गंगा म्हणून ऐकला असल?
हा म्हणजे असं काय ऐकलं नाहीय आपल्या म्हणजे इकडं, इकडं पण आहे राजा पूर असं भरपूर गावं आहेत.
नाही, नाही म हे आमच्या इकडचं कोकणातलं राजा पूरची गंगा म्हणजे ती चार वर्षाने एकदा येत्या. तेच्यामध्ये कस अ कुंड आहेत आपलं माहिती हे ना छोट्या छोट्या विहिरी असतात पण एवढ पण ते वीही त्यात नाही की छोट्या छोट्या कुंड्या असतात त्या त्यामध्ये पाण्या पाणी म्हणजे ते तीन चार महिने तरी आसतंय तिथ. ते चार वर्षातून एकदा येते म त्यात पाणी हा हा वाळते वाळतो पण ज्यावेळेस पण गाय येणार त्यादिवशी त पाणी भरपूर आसतय आणि आपल गा यीच मुख आसतंय ना त्या मुखा तून गरम पाणी वाहत असतात, ज्यावेळस ती गंगा येत्या त्यावेळेस म्हणून त हा गरम पाण्याचा झरा म्हणजे कस ते अ राजापूरची गंगा कशाला म्हटल्या जे गायीच्या मुखातून पाणी येतय गरम तेला ती गंगा म्हटली जात्या आपण जर तिथं आंघोळी वगैरे म्हणजे आसं म्हणत्यात की आपण तिथं आघोळी वगैरे केलो तर शुद्ध होतय पूर्ण
होय का
कारण का ते गंगेच पाणी येते आस पूर्वीपासूनची ती प्रथा आहे म्हणजे एवढं पण नाही माहिती मी जाऊन आलोय तिथं दोन तीन वेळा. परत तिथं महालक्ष्मीच एक मंदिर पण आहे, मस्त ये ते पण. बांधलेलं आहे आताच म्हणजे आधीपासूनचच आहे पण नवीन बांधलेलं आहे पण ते बघण्यासारखं पण आहे आणि ते तुम्ही म्हटला ते उन्हाळी झरे गरम पाण्याचे झरे तेच आहे ति थं परत कुंड्यांमध्ये जाऊन तिथलं पाणी म्हणजे सात की कायतरी कुंड आहे तिथं त्या सु सात कुंडातलं पाणी घेऊन आंघोळ करायची, परत त्या गायीच्या मुखातल्या पाण्यान आंघोळ करायची. ते पण बघण्या सारखच आहे चांगलं आणि भारी वाटते. निसर्गरम्य वातावरण पण आहे तिकडं. तेच्यामुळ येव
ऐकूनच एवढं छान वाटा लागलय. ऐकूनच एवढं छान वाटालालय, बघितल्यावर किती छान वाटेल?
होय तेच आणि आजून एक मंदिर म्हणाय गेल तर धोपेश्वरच एक मंदिर आहे राजापूरमध्ये, तिथं काय अ महादेवांची पिंड आहे.
बरं.
ते पण म्हणजे ते पण मंदिर एवढं बघण्यासारखं आहे की सांगायलाच नको कारण मी तिथ जाऊन आलोय तेच्यामुळ मला तर माहिती आहे, ते बघण्या सारख आहे मंदिर. तेच्यामुळ तुम्ही पण येऊन जावा परत मी सांगेन म तुम्हाला चालेल करते मी तुम्हाला कॉल नंतर हा ठीक आहे.
की
हा ठेवू म? हा.
हो हो चालेल ठीक आहे बाय.